हा, बोल ना. काही नाही ग, स्वयंपाक झाला.
नाही हो, चालूच आहे.
हो काय, सासूबाई कुठे गेल्या?
त्या का, त्या त्यांच्या माहेरी गेल्याय. म्हणे जाऊन येते म्हणे.
हम.
हो.
हम्म.
तुमी काय करताय?
मी काही नाही ग, पिऊ होते माझ्याजवळ
हा हा..
आता वैष्णवी स्वयंपाक करते.
हो.
म् पप्पाआई आलेन, हम्म काही नाही म, तब्येत मस्त आहे एकदम मस्त.
हो तेच मामाला ऍसिडिटी चा त्रास
हो ना हम्म आता कमी झाला तो त्रास आता कमी झाला एक वर्ष होते ना महालक्ष्मीला फिक
हो हो हो हो ना तुमची तब्येत कशी आहे
मस्त मजेत आहे ते पाया गुड घ्यायचाच गुडघ्यायचाच गॅप जास्त वाढला ना गुडघ्यायचा
मागे तसा त्रास
तसाच झाला होता आता मग आता चालू आहे ट्रीटमेंट
तेव्हा वाशिमची घेतली होती
हा
प्रियाचे तर आता एवढा महिना पेपरच आहे एक दीड महिना नाही आहे ना अजून ती
हो मी मदात बोलली होती तिच्यासोबत म्हणजे मी दवा ठाण्यात जाऊन आली होती ना तेव्हा
हां हां
हम्म सांगितलं होतं मी तिला
हा हा
हा तसं एखाद एक जण पाहिजेचसं डॉक्टर आपल्यासोबत बोलणारल मनातला आपण सांगणारल
हो ना पाहिजेच तसं
हम्म तस एकदम डॉक्टरसोबत नाही बोलू शकत ना
हो प्रिया ने मला बरासा गुण आला ना ते
हो
नाकाचं ऑपरेशन सांगितलं होत तर तिने औषध दिली ते बसून गेलं
हा
पु्हा छाती तिथं थोडी गाठ होती ना पाच वर्ष पासून गाठ होती ती ती पण हे केली ती ना गोळाने बसवली
हा
आता आता चालू आहे आता पायाची ट्रीटमेंट सध्या तिला वेळ
हो तेच ना तेव्हा ती पण अभ्यास करत होती म मी म्हटलं जास्त काही बोलत नाही म्हटलं ती म कॉलवर तर बोलतच येत नाही म्हणे
हम्म
अ तर आम्ही मेसेजवरच बोललो
हा मुली राहतात ना बाजून ना तर त्या मुलीला डिस्टॉप होते ना मग हा मग मी पण जास्त कॉल लावतच नाहीन तिला हम्म तर आता
काही नाही बाई म्हणजे आम्ही मंद याला आलू नाही तर रागत नाही आला ना जवायला
नाही नाही नाही नाही हो नाही कोणाकणाचा राग धरून हे करणार आहे सांगा तुम्हीच
हे पाय ऊनही खूप होत आणि पुन्हा तुला माहित आहे न पिऊ राहत नाही अभिजीतची ड्युटी अशी आहे आणि वैष्णवी वैष्णवीला एकदम हे गावात आहे ना घर ना वैष्णवीला एकदम सोडता पण नव्हत येत आम्हाला
हम्म
हम्म
तेच नाही एकटं नाही राहू शकत हे जरी असताना अभिजितदादा काही नसतं वाटलं
हो ना अभी जेत म्हणजे हो
हम्म आणि ते अमृता मावशी पण येऊ नाही शकल्याता ह दूर आहे खूप दूर झाल्या आता त्या पण हम्
रिसोर्ट ला असतील तर बाप ने मी किती लव करत
मग त्याच दिवशी आल्या असतात तुम्ही कशाला वाट पाहिली असती
हो मी वाटही नव्हती पाक
हम्म
हम्म
ह बाकी काय म्हणजे मग तब्येत वगैरे
काही नाही बाई तब्येत एकदम मस्त पिवची मस्त आहे हो ट्युशन ला चालली ती आता दोन दिवस झाले
होत्या वहिणी म्हटलं बापरे एवढ्या लहान लेकची ट्युशन घेता का
मस्त वन काढते टू काढते
हो का हो आता आतापासून लागली सवय मग शाळेत जास्त भारी नाही झाली
हा ते कसं तिथं लहान लहान मुलं आहेत ना मग असं वाटतय की बसायची सवय जरी लागली तरी बस झाला
हो मग शाळेत जास्त मग रडणार तर मी नाही जाताना येताना
हा रडणार नाही ना कि मग तसा अभिजीत आणि प्रिया लहानपणी जायचे स्कूलला रडलेच नाही
हो
पण अ हसत हसत जाते झा
हो मी म्हणत होती मला याची रेसिपी सांगा कढीची
हा कडी ची का
हा
हम्म काय करायचं येते का हिरव्या मिरच्या अ बारीक कट करायच्या आणि लसूणही बारीक कट करायचा ठेस नाही साधारन हा पोह्या पोह्याला करतो पोहाला करतो ना तसच आणि लसून पण तसाच करायचा.
हा.
लसूण ठेचायचा नाही.
हा हा.
कटच करायचा. आणि दही घ्यायचं त्याच्यात हे घ्यायच आपलं बेसन आणि म्स र मध्ये फिरवायचं आपल्याला किती करायची तेवढं. हा आणि जर ताक असलं तर मग ताकात फिरवायचं. कारण की मिक्सरमध्ये पिरवलं ना तरं चोपडं होते एकदम. आणि मग ते कडीपत्ता आणि हिरव्या मिरच्या पहिले मोहरी टाकायची.
हा हा.
तर लसूणं अ मिर्ची आणि कडीपत्ता सोबतंच टाकांयंचा.
ह हवं कां आणि मंग ते
आणि थोडंसं मंग कायं करायचं हळंद नाहीं टांक टाकांयची बरं कां हळंद नाहीं टाकांयची नाहीं हळंद नाहीं जिरं टाकांयचं मंग लसूणं टाकां टाकल्यांनंतर थोडंसं जिरं आणि ते झालं मिर्ची वगैरें झालीं किं लगेचं थोडंसं पाणी टाकांयचं वाटी वाटीभंर समजां पाणी टाकल्यांनंतर हे जे आपणं केलं नां दह्याचं आणि बेसनांचं
हो
तयांर ते नां असं चमच्याने आपणं बेसन कसं घोटतो. तसं उकळं त्या पाण्यांत थोडंसं घोटांयचं.
हां हां.
हां. आणि मंग ती थोडं वेळ शिजू द्यायचं असं थोडंसं कांहीतरी नॉरर्मल
हां हां.
लगेचं मंग पाणी टाकांयचं साधं पातंळ करांयचं मंग. हम्मं हां मंग उकळी घ्यांयची उकळी घेतल्यांनंतर तरं खाली खाली उतरवांयंची आणि नंतर बारीक चिरलेलं कोथिंबीर कोथिंबीर टाकांयचं.
होवं होवं म्हणजे मंग मस्तं लागते तु तुमच्यां तुमच्यां हातंची कढी फेमसंचं आहे?
होव बाई फेमसं आहे.
होव
हम्मं ते कसं कडीपत्तां पहिलें कां बरं नाहीं टाकांयचां. कारणं की जळूंन गेल्यांनंतर तो काळां दिसंतो कडीमंध्ये हिरवां दिसतं नाहीं. हम्मं कढी मध्यें हिरवां दिसतं नाहीं आणि लसूणं आणि यांच्यांसोबत मिर्ची सोबतं टांकलां कि ते होऊनंच जातो.
आणि थोडंसं घोटून घेतों नां आपणं ते बेसनांला तिथं त्यांच्यात शिजून जाते. आणि मंग पाण्यांत उकळी पानंतर पाणी टाकल्यांनंतर एक उकळी जरी घेतलीं तरी कढी तयांर. आणि कोथिंबीर नंतर का बरं टाकायंची कारणं किती हिरवा दिसलां पाहिजे नां. कोथिंबीर नाहीं तसं काळं काळं दिसतं त्यांमध्ये.
होव ते नाहीं
हां हां आणि जर हळंद टांकली की वेगळां कलर दिसतं तो आणि हाळ हळंद नाहीं टांकली नां हाळ मस्तं हिरवट असां वेगळांच कलर वाटतो कंडीचा
हो कां छांन दिसलं छांन रांगत असलं तू मी कधीं खांल्ली नाहीं हो आले कां तुमच्यां घरी पाहूणे
हां मंग तू ये आतां कधीं येशीलं तेव्हां खाऊं घालंन
होव होव येऊन
हां
कायं म्हणते जावांई
जवाई मजेतं आहे मस्तं खूंप नांव काढते बाॅ तुमचं आपणं बांदी मावशी आली की असं करूं पण बाजी माणशी आली की असं करू
ह
हो.
नाही हो खूप मस्त स्वभाव आहे त्याचा.
हा.
मला दामिनीच्या नवऱ्यापेक्षा पण त्याचा स्वभाव खूप आवडलेला आहे.
हम्म!
मोकळा स्वभाव आहे असं वाटत ते नाही जाव ये म्हणून हम्म
मधुरा म्हणते की हो यावेेळेस
आता कशाच हे नव्हते आता बघ आता
ह अमृता मावशी म्हणे देवीच्या वेळेस येतो म्हणे नवरात्रात
हो का
हा काररण व्याभ्यास दे ही मामी देतय ना
हो का देवी स्वपनातही देणार आहे नव का
आणि तस कबूल केलं होतं देवी देऊ पण देवी खूप हहाग जाते न सत रुपये देणार आहे हम्म
अससं
हो
चांगला तू परवाणीला येणार नाही का
पाह पाहत नाही माझा पेपर आहे पेपर जर आधी वगैरे असला किंवा नंतर असला तर ये नाही तर नाही होणार
हा
हम्म
मधुरा काय म्हणत होती म्हटलं
मधुरा म्हण तुमची आठवण काढत होती तुम्ही कॉल नाही केला म्हणून
हा करेल आता तिला पण कॉल हम्म
ह
स्वयंपाक झाला मग आता
नाही करत ना कोोणी भात सा त्यांतलं
हा तुम्हीच घरी या ना सगळे ना
हो तिघच जण आहे ना आम्ही
ह् मग कढी करून टाकायची त्याच्यासोबत
हो तेच विचारत होते त्याच्याचसाठी आहे ना दही आहे हो
हा
करते ना त्याच्यासोबत हो
हम्म
त्या कढीत तुम्ही हे नाही टाकत का आपली मेथी
काय कस्तुरी मेथी का नाही मेथी दाना नाही टाकत नाही मेथी दाना नाही टाकत बरं का
हो का बर बर
हम्म तू टाकून पाय जमलं तर छान मी तर टाकली नाही बरं का अजून
नाही माझी सासू टाकते म्हणून म्हंटलं
हा थोडं टाकलंच असेल ते मी काही टाकलं नाही आजपर्यंत
हो
हम् पावं लागेल मला पण
हो नाही म्हणजे त्या टाकतात म्हणून विचारलं
हो ना हो ना हम्म
ह
पिया मग तू म्हणायचं नाही ना मी बाबाला सांगली हो मम्मी सोबत बोलली न दुपारीच बोलली होती
हो का काय म्हणे मग
काही नाही सांगत होती तुझी सासू घरी नाहीये म्हणून
हो हो तेई ना हम्म